हॅलो
हा बोला की,
काय कराल्यास
काय नाय बघा बसले तुम्ही
काय नाही निवांत
हा हा जेवलासा
हो.
नाय अजुन आत्ता जेवायचं
हा हं तेच मला जरा तुमच्या इथं ते मंदिर नाही प्राचीन त्याच्याबद्दल पण विचारायचं हो त.
माहिती हवी होती काय? हा हा अ काय ते शिवमंदिर प्रा चीन काली हाय, म्हणजे पांडवांनी त्या मंदिराचं बांधकाम पांडवांनी केलेलं हाय. अ असं म्हणजे पूर्वेचे लोक म्हणतात की, एका रात्रीत पाच पांडव होते ना त्यांनी ते मंदिर बांधलेलं.
हा हा
च्या भिंती त्या मंदिराच्या पूर्ण भिंती अ खांब पूर्ण अस कोरीव बारीक नक्षीदार कामान म्हणजे एका कारागीला पण जमणार नाहीत इतक्या बारीक का असं नक्षीदारांन केलय ते काम बघण्यासाठ ते खूपच असं म्हणजे प्रसिद्ध हाय - अ आणि तिथं म्हणजे असं महाशिवरात्री एक, मोठ्यानं भरती या ते हाय तेला मंदिराच हा महाशिवरात्री मोठी,. हा महादेव मंदिर असल्यामुळें, महाशिवरात्र मोठ्यान भरत. आणि त्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे की तिथं आलेलं म्हणजे कोणी जरी नवस केला, किंवा काही जरी मनापासून एक इच्छा बोलली तर ती पूर्ण होतीया.
हा हा. तेच विचारायचं होतं तिथं विहीर वगैरे. वगैरे पण हाय म्हणतात वेगळी म्हणजे आपली कशी बोल असते. त्या असं पण तिथे काहीतरी वेगळ्या पद्धतीवर आहे म्हणतात..
तिथं असं म्हणजे चौकोनी पांडवकालीन युगातच ते बांधले गेलेला एक चौकनीच पाण्याचा कुंडा आहे. आता त्यीला म्हणजे त्या मंदिराला ब दर्जा मिळाल्या मुळ ह्याच्या पर्यटन स्थळाकडून म्हणजे शासनाकडूनच त्यामध्ये त्याला ब दर्जा मिळाला.
हा हा.
आता थोडंफार तिथं म्हणजे असं हे केलंय अ म्हणजे तिथले फरशी म्हणा किंवा, मंदिराच्या कडे न, बांधणे ते ना आता नवीन डेव डेव्हलप झालंय तिथं. पण पूर्वीच. पूर्वीचे जे म्हणजे आतील जो महादेवाचा गाभारा होता ना मेन, पिंडे जवळचा आज पास जो एरिया आहे, तो सुद्धा डेव्हलप केला होता त्याच्या स्टाईल पशात, ते ना असं लाउट. मगं ज्या वेळेला शासनाची व्हिजिट गेली तिथे बघण्यासाठी म्हणजे मंदिर ज्या वेळेला अ ब दर्जाची श्रेणी मिळाली ना मंदिराला त्यावेळेलाि तर शासनाची टीम गेली. त्यांनी बघितलं. की म्हणजे ते स्टाईल परशा लावून महादेवाचा एक मोठा फ्रेम पाठीमाग लावली होती. त्यावेेला आत्ता ज्या वेळ आत आता दोन तीन वर्ष झालं ब दर्जा मिळाला तिथल्या मंदिराला
हा
त्यावेेळेला शासनाची लोक गेली होतीत की त्यांनी ते स्टाईल फरश्या काढाय लावल्या पूर्ण
म्हणजे जे पहिलं हाय ते पहिलं ठेवा म्हणत असतील ना
जे पहिलं होतं की मंदिर असं. पांडव युगातील ज्या पांडवांनी बांधलं होत ना तस
हा होय कारण आता त्याच म्हणजे कस होतंय त्यांनी बांधलेल्याच त्यांच ठेवायला पाहिजे. कारण आपण जे केलय आता परत त्याज लुक मग ते बघण्यासारखं राहत नाय नाही.
हा म्हणजे जे प्राचीन मंदिर होत. तर ते प्राचीनच ठेवावं. अशी शासनाची ईच्छा म्हणजे त्या हा प्राचीन मंदिर म्हणून ब दर्जा मिळालाय. बस श्रेणी मिळाल्या नात तशीच रहावी. म्हणजे त्याच्यात इतर तुम्ही मंदिराच्या भोवतीनं काही पण करू शक काय पण आत जे पांडव कालीन जे बांधलं होतं ना मंदिर त्याला काही डेव्हलप करायचं नाय. असं शासनाचा नियम होता म पूर्ण मंदिराला वज्रलेप करून म मूर्ती त्या पुन्हा होत्या तशा कोरीव म्हणजे ते पांडविका पाासून प्रा असल्यापासून आता म्हणजे ते अ म्हणजे त्या मूर्त्यांना अभिषेक घालणे म्हणा किंवा पूजा करणे त्यामुळे त्यांचे असं चेहऱ्यांचं जे कोरीव काम होत तर ना ते पूर्ण असविद द्रूप झालं होतं मग त्यात दोन तीन वर्ष शासनान सांगून ते पूर्ण मूर्त्यांना वज्रलेप करून घेतला. अंजात जशा होत्या पूर्वीच्या मूर्त्या तशा पूर्ण मूर त्या किंवा मंदिराचा आतला गाभारा ते पूर्ण सगळं जस प्राचीन होतं तसंच पुन्हा डेव्हलप करायला सांगितलं. म्हणजे ज्या स्टाईल फरशा होत्या काढून टाकणे म्हणा हे आस पूर्ण सगळं शासनानं हे केलं म्हणजे बंदी आणल्यासारख केले त्यांना हा आणि तिथलं एक वैशिष्ट्य हा पहिलं होतं तेच ठेवा आणि त्या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे कि ते महादेव मंदिर पूर्ण गावात आहे असं मध्यस्थानी
हा.
त्या मंदिरापासून उंच शिखर एक आहे. दोन दोन किलोमीटर मीटर आसेल तिथे एक महा देवाच तुम्हाला असं म्हणजे छोटस मंदिर दिसणार आणि त्या मंदिरा च्या पायथ्याशी दोन किलोमीटरच्या अंतरावर पुन्हा एक तुम्हाला मंदी विहिर दिसणार दोन किलोमीटर च हा तपसा म्हणत्यात तेच हा मग त्या जे गावातलं पूर्वीच महादेव मंदिर आहे ना? तिथून त्या तपशी त्यावर जाण्यासाठी एक प्राचीन गुव्हा हो ती आसं पूर्वीची लोक म्हणत ती म्हणजे आता ते आहेत तस गुव्हा टाईप पण एक नाही नाही जात नाही पूर्ण म्हणजे ते मेन दरवाजा होता तिथं ते बंदच झालंय आता. एक उत्तूर उतरून आसं खोलगट भाग आहे. असं पाच सात पायऱ्या उतरून गेल्या ना ते पूर्ण म्हणजे असं. अम् मातीन असं मुजल्यासारखंच झालंय आत
कस जात हो तिथे जात नसल्यामुळे बहुतेक बंद झालं असणार.
मग आता कसा आहे, जो मेन बाहेरचा रोड आहे ना मंदिरापासून जाण्यासाठी तो आता एक रस् ते बांधकाम म्हणजे केलंय. लोकांना जाता यावं. ते ना असं म्हणजे पाऊस, पावसाळ्यात पण दर्शन घेता यावं, त्या मंदिराचं म्हणून मग ते एक गुहा हो ते असं म्हणतात. आणि जे मंदिरापासून उंच तुम्हाला म्हण. आलेना मी, दोन किलो मीटर अंतर तरावर शिखरं म्हणून एक आहे. तिथं गेल्यानंतर तुम्ही एक वैशिष्ट म्हणजे की तुम्ही कोणत्याही मोठ्या दगडावर असा बघण्याचा प्रयत्न करा. एकदम तीक्ष्ण नजरेन जर तुम्ही त्या दगडावर बघितल. तर पूर्ण तुम्हाला अस. त्या म ह्याच्यावर दगडावर असं एक सुदर्शन चक्र, गोल जसा असते. तसं महादेवाच्या पिंडीचा आकार तुम्हाला दिसणार. तिथं म्हणजे पूर्वीचे लोक सांगत होते. की म्हणजे एक कथा आहे त्याच्यावर एक ब्राहमण अ गाईला घेऊन, चारायला गेलेला.
हा..
अने श- कार्यान असं म्हणजे त्या गायच्या अंगावर, काहीतरी असं म्हणजे धारधार शस्त्राने वार केला होता. म त्या- गायच्या जे म्हणजे शरीराचे जे तुकडे - तुकडे झाले, ज्या वेळेला त्या शस्त्रात- मोठा असा वार.. पडला गाईवर... त्या वेळेला अशा- त्या गायीच्या रक्ताच्या चिकळ्या म्हने पूर्ण त्या आवारात अशा म्हणजे प्रत्येक दगडावर पडलेल्या होत्या.
हा ह
त्यामुळे ते ज्या दगडावर पडल्यात त्या दगडावर तसा तो पेंडीचा आकार तयार झाला असं म्हणजे पूर्वीचे लोक सांगत होते हा महादेवाचं रूप हा. म्हणजे ती गाय अ म्हणजे सुरुवातीला काय करायची तो ब्राह्मण चारायला न्यायचा त्या गायीला पण ती गायकनी प्रत्येक दगडावर अ आपल्या म्हणजे दुधाने अभिषेक करायची
हा
त्या अ म्हणजे ब्राह्मणाला इतका राग आला की आपण ज्या वेळेला गाय आपल्या ह्याच्यात नेतोय म्हणजे गोट्यात नेतो त्या वळेला ही गाय दूध देत नाही पण ज्या वेळेला गाईला तर चारायला आणलं आपण की तीही प्रत्येक वेला ति म्हणजे प्रत्येक दगडावर अभिषेक दुधाचा अभिषेक करते असं का? मग अस त्या राग दका म्हणजे हे केलेलं हम्म त्या हा गाय मारलं त्या ब्राम्हनाणे. मग त्या अ ह्याच्या रक्ताच्या चिकळ्या अशा पूर्ण प्रत्येक दगडावर गेल्यानंतर तिथे तो महादेवाचा आकार तयार झाला
म्हणजे ते गाईला पण माहिती असणार की त्या दगडांमध्ये देव आहे म्हणून अभिषेक घालत असणार ते त्या ब्राह्मणाला फक्त समजलं नाही.
त्या गायीत किती म्हणजे महात्मा आहे किती देवां सही असतय म्हणजे. आपण कसं म्हणतोय गाईत तेहतीस कोटी देवाचे हे असतय हा तशामध्ये पण त्या ब्रम्हणाला ओळखून आलं नाही की त्या म्हणजे गा आपल्या गायत किती मह किंवा आपली गाय किती महा आहे असं त्या ब्राम्हणाला समजून आलं नाही त्या वेळेला हा मग त्या वेळेला आणि ते मंदिर असं तुम्हाला कि त्या मंदिराचा कळस दिसणार नाही म्हणजे ते मंदिर असं अ एक सात आठ फुटावरच अशा चार भिंत्या येत्या आणि त्या अ मंदिराच्या आतच म्हणजे अस एक चौकनी कट्टा असल्यासारख्या त्याच्या आत त्या दोन अ महादेवाच्या लिंगा आहेतः पिंडा आहेत मोठ्या मोठ्या पण ते तिथल्या गावातून पण त्या मंदिराचं खूप महत्व आहे म्हणजे अ सणाच्या वेळेला गावातून तिकड पालखी नेणं म्हण हा तिथल्या त्या दोन अ पिंडांना अभिषेक घालण म्हणा हा
म्हणजे त्याच देवळाचं त्याच देवाचं वरती पण मंदिर आहे
त्याच देवाचं वरती मंदिर आहे म्हणजे असं ऐकण्या जोग तिथली माहिती समजून घेण्याजोग असं खूप प्रसिद्ध मंदिर म्हणजे जरी जाणून घेतली म्हणजे त्यातली बारीक जरी गोष्ट जाणून घेतली तरी ते आपल्याला म्हणजे मनाला खूप भावणारी अशी गोष्ट आहे
हा म्हणजे ते बघण्यासाठी एक प्रयत्न पर्यटनासाठी पण चांगला आहे किंवा देवदर्शनसाठी
होय पण ते महादेवाच मंदिर गावातलं सुद्धा समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पण ते शिखर म्हणत उपसा ते सुद्धा अस म्हणजे हा कथा चांगलीये आणि त्या मंदिराच महत् त्व खूप मोठं आहे.
हा हा
त्या तपसा होता ना तिथ तिथं असं म्हणजे अ काहीतरी रामलक्ष्मणची खून आहे. अ परत सीतेची काहीतरी खुण हाय असं म्हंटलं जात ते तिथ म्हणजे त्या वेळेला
हा नाही म्हणजेच म्हणजे ति पूर देवांच भरपूर देवांच वास हाय
हा हा भरपूर देवांच वास हाय तिथं म्हणजे सीतेची रामाचं परत लक्षुमणाच असं काही तरी वास्तव्य आहे तिथं असं अ म्हणजे पूर्वीचे लोक सांगत होते त्यावेेळेला हम् बरं बर चालतय हा चला चालतय बर हा